हॅलो.
थांबा हा मी बाहेर.. बोल येतोय.
हा येतोय आवाज.
येतोय का आवाज.. हा मला पण आला.. लागतंय या नंबरवर मग.
मग सांगते.. काय नाही हा मग तसच करू आपण काय नाही. झालं जेवण वगैरे?
झालं झालं.. तुझी तब्येत आहे का बरी?
हो आहे आता.. नॉर्मल सर्दी- दवाखान्यात जाते.. जाऊन इंजेक्शन घेऊन आले.
हा ना.
हम्म..
हा मला आता एक आला होता कोल्हापूरच्या लेडीजचा पण तिचं ते प्रॉब्लेम झा ते. काही ऑन बोर्डिंग नाही दाखवते.
हा मग तिन फॉर्म वगैरे व्यवस्थित सबमिट केला नसेल
हां ते फॉर्मचा आणि तो नंबर चेंज झाला असेल.
हा
हा.. ते दोन्ही नंबर सेम द्यावे लागतात ना.
हा..
हा.. बाकी काय म्हणते? काल मी फोन केला होता हे काल ना ते. अ ट्रान्स्क्रिप्शन करत होते. त्याच्यात आल होत ते जास्त कोल्हापूर साईडचेच होते ग
हा ना हो मला पण आता परत आले ट्रान्सक्रिप्शनचे.
आता नाही आलं मुला माझं हे झालंय नवीन टास्क. नॉट अवेलेबल येत आहे.
हा का.. हा रिफ्रेश करून बघा. एवढे झाले माझे अडीच हजारच झाले.
तीन हजार झाले माझे पण मग पुढे आता येत. नाही बहुतेक ते उद्या वगैरे येईल तू काल केले नशील ना.
हा नाही केले नंतर नंतर करूच वाटत. ना ते तब्येत बरी नाही ना. असं.. तुमचं झालं जेवण?
जेवण झालं.. पप्पा फोन करत होते तेव्हा जेवतच होते.
हा ना.. पाऊस आहे काय तिकडं?
पाऊस आहे.. थांबून थांबून येतोय. तिकडे?
हा इकडे पण तसच आहे.. थांबून थांबून पण आता सांगितलंय पंचवीस तारखे. पासून म्हणजे उद्यापासून जोरात पाऊस आहे म्हणून.
बापरे कंटाळ येत असेल ना तिथं पाऊस म्हटल्यावर नकोच वाटतं.
नको ना बाहेर पण जायला नको वाटत हो ना.
आणि थांबत पण नाही पाऊस तो.
हा तेच ना. ते काय आला.. जोरात पाऊस आला.
आला का? रेंजमध्येच थांब. हा श्लोक कॉम्पिटिशन पण आहे.. आणि ते साडी नेसून गेली नऊवारी.
काय म्हणता?
नऊवारी साडी नेसून गेली आहे.
हो काय मग फोटो काढा. फोटो पाठवा.
हो ती आली ना जरा सम टचअप करून मग फोटो काढते.
मग ते सकाळीच करायच.
आग सकाळी जाम जामघाई होते. खूप ते. पाच मि दोन मिनिटं राहिले होते तसंच पळत पळत खाली गेलो व्हॅन आली. आली होती. म्हणून हा.
हम्म
आग सकाळी खूपच घाई होते. टिफिन हे ते ती आवरत. पण नाही, पटकन मग.
हम्म, श्रेयांन सारखं श्रेयान पण तसच करतो. त्या दिवशी तर हो. त्या दिवशी तर साडेआठ वाजता उठलाय आणि पावणे नऊ ला बस येत.
मग अस त्याला तोंड धुतला असच.
अंहा हं नाही आंघोळ केळी केली म्हणला. कावळा अंघोळ केली.
कावळा ही ही ही-
हं
दोन मग घेतले असतील अंगावर
हा तेच की
काय खरं नाही बाबा मजाच गलच ये ती गल ये
हो भारी ते चॅट जी पी टी वर केलात ना. त्यामुळं
तुझा आवाज ब्रेक होतोय.
येतोय काय आवाज? हॅलो हा हम्म- मग कोणत्या कलरची साडी घातली शिवला
तुल तुला रेंज नाही मी बघ मी गॅलरीत आले.
हॅलो.... हॅलो....
तू रेंज मध्ये जा तिकडे पाऊसमुळे हे होत
हा पाऊस आत्ता जोरात आला ओ
आवाज नाही आला तरी कट नको करू दहा मिनिटात
नाही करत. ते बघायला लागत सारखं दहा मिनटं कारण की ब्लूटूथ नाही ना ब्लूटूथ कनेक्ट. होत नाहीये. हा हॅलो येतोय काय आवाज नाहीतर चालू राहून दे. हॅलो....
हॅलो....